हम्म बोला
काय ह्याच नाव काय आहे?
हो पूजा ची पोरगीये विचारल ना ओ.
तोंडात पाणी नाहो त्याची भाषा एकुन
अं
मुलगाय
मुलगा आहे काय?
हम्म्.
हो का.
मोबाईल साठी लाडी गोडी लावून नेला तो. म्हटल आता माझ काम चालू आहे थांब दोन मिनिट बसला होता माझ्या जवळ.
हो काय, हा ये ये ये.
त्या आत माझा मुलगा पहिल्या पाासून नाही रडत मी रडण नाही ऐकल जास्त.
हां. नेहा रडते.
फक्त तिल खेळायला पाहिजे.
हो काय.
हम्म तरी पण लहानपणी नाही रडतय नाहीतर लहानपणी रडत नव्हता बाई हा.
असले.
लहानपणापासून शांत आहे तो.
आता आधी की शोध. असा मी जयंती.
ते हप्पा हातपाय धूऊन जा आणि हात पाय धूऊन ते जा, हळूच. झाले का काम?
नाही तर कामावर आता आकरा
हो का मी आताच आली मी.
हां
एम एस सी आय टी लावलीये तिकडूनच आले.
किती वर्षाचा आहे तुमचा मुलगा?
तीन.
हाव काय. मंग बरोबर आहे. मस्त
रहातेल ओ लेकरू आजी आप्पायले देच हम्म. आप्पा जवळच असतोय तो.
ह आप्पा असली पाहाल क टेन्शन नयी
तसे मुलं रा आहेत जे
आपलं घरातले काम लेकर पाहिना होते का आपलं.
नाही
हम्म कपडे काडाय जातु.
घरात दिवसभर घरातली काम कुठ पुरतात म्हटलं.
ते तर आहेच. आता आमचं घरातले काम तर खूप निघणार आणि काय
होव काय. जेथे तेे म्हणजे याची बाबरची नाळे असतात की ते आम्हाला पूर्ण साफसफाई हे नाळे असतात ना ते म्हणजे ते असे राळे टोचतात तिथं म्हणजे माझ्या मु तेन कबूल केलं होत हा गाडे गाडे, नाळे हा संध्याकाळी रात्रीली असतात मग बारा वाजता. रात्री अ-बारा वाजता नाळे. हाव काय, हाव काय.
हो ठाण आहे ना आमच्या यीथ.
हाव काय हा हा देवीचं ठाण आहे ह ना.
हाव.
हा हा ते मला वाटते सगळे वडी टाकून देतो मी आता. मग म्हणून ते माही काय आम्हाला पूर्ण साफसफाईच करायला लागते म्हणजे पूर्ण चादरी गिदरी सगळं ऊस्तीच्या खुळ्या वगैरे धुया लागतात.
चालू आहे आता घराची साफसफाई राहीली फक्त
हा नाही आम्ही धुदा धुदाई केलं दोन तीन दिवस आणि लगे आज साफसफाई केली आता. पूर्ण वरच झालं आता खालचं राहिलं पूर्ण.
अ म एक महिन्यात लग्न आहे आमच्या घरच मग काय हो मग पंधरा दिवसा- पंधरा दिवसा करतच रहाव काय.
आ करतच रहायचं तेच तेच तुमच्या गावची हिडी होती. त्याच अजून लग्न होती.
हा म्हणून म्हणल मेहंदी कार्यक्रम असेल ना.
ते हा नाहीतर काय दोन दोन वेळा करा तेच ते तेच ते.
हू मुन मुन तोंडावर वेळेवर आल तोंडावर पूर्ण साफ साफसफाई होऊन जाते.
नाहीतर काय ते सगळ हे ते का माहिन का. हा हा हा हा. हू चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा. तसं चालू राहुदेल चालते नाही बोलत चालते. ती नुसते तीन तिने झाले काय? दोरी का
तीस, चाळीस पेन